अ मग ते सांग हम्
पारायण म्ह माझ्याकड खच होत नाही पण मा आम देवता आहे धुळे जिल्ह्यात साकरी तालुका आहे त्याच्या ा माता म्हणून आहे म्हणजे तु स मी अजिबातधरे ला का माेत नाही आप मी ऐकरे माझ सग विश्वास आहे पण
सगळ्यात भारी सल्ला सांगू मी
सांग ना प्लीज
काहीच करायची गरज नाही देवाकुढं तुम्ही दिवास सुुद्धा लावायची गरज नाहीे फक्त ना बसता उठता तुम्हाला जे नाव छान वाटतं ना ते नाव तुम्ही घ्यायच तुमच्या तोंडात बस एवढंच का कलुग आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही किती वेळ देवा पुुढं बसताय किती पूजा पाठ करताय अ किती तुम्ही देवांना आंघोळ घालताय काही काही काही महत्त्वाचं नाही आहे फक्त तुम्ही नामस्कार स्मरण केलं पाहिजे हे महत्वाचं आहे नामस्मरणच सगळं आहे त्याच्यामध्ये कारण त्याच्यात ना बघा ना त्या नामस्मरण म्हणाल्या तर किती गोष्टी होतात एकदा ट्राय करून बघा आणि पुस्तक तुम्ही असं बसून. उठता उठता ऐकू शकता नाही वाचायला मिळाली तर आणि माझ काय होत की काय पारायण, पारायण म्हणतात सगळेजण बघूयात तरी एकदा म्हणून असंच गेलो मी स्वामींच्या केंद्रात तशी गेलो परत आलो. नको नको हे नाही मला जमणार एवढं सगळं पाळायचं मास मच्छी नाही आणायच आणि घरात पोरगी मागितली तर हा आणि एक धान्य खाल्लं आणि मग माझ्याकडनं आजीचं काय करायचं झालं नाही तर काय उपयोग देवाला ज्याच्यासाठी म्हणजे दे ज्याच्यासाठी आपल्या जन्माला घातलेय ते तर आपलं कर्तव्य पूर्ण कराला पाहिजे एक आई म्हणून. म्हणून एक बायको म्हणून, एक आता आजी आहे आपण नात म्हणून तर करायला पाहिजे ना मग ते सगळं सोडून देवास साठी असं उपासमार करून स्वतः आजारी पडलो तर तर मग उद्या त्यांना कोण बघणार असं पण टेन्शन आलतं मलालई अन त्यात कांदा लसूण नाही. मग तो जिबेला चव नाही मग पोटच नाही भरलं आणि पित्त झालं. तर असो प्रश्न होत काय मग मी म्हंटलं खरं वर्ष. एवढं म्हणजे एवढं वर्ष पण आता झाली की माझ तीस वय असेल. मग एवढ्या तीस वर्षात एवढा हात, पाय, डोळे, कान, नाक सर्व देवानी दिलेय. त्याच्यासाठी आपण सात दिवस काढू शकत नाही ते पण सात दिवसातले चार तास. मग आणि म्हंटलं जाऊ दे काय होते होऊ दे मी म्हंटलं बघा. स्वामी करू वाटाय लागलेय म्हणून करायला लागलय म्हटलं माझ्याकडनं करून घ्या म्हंटलं. आणि. हे म्हटलं सगळं ह्याचं पुण्य फळ काय ते सगळं आईला मिळूदे म्हंटलं माझ्यासाठी कायच नको. हो म्हटल अन तुम्हाला माहित आहे म्हटल माझ्या मनात काय आहे ते मी काय माझ्यासाठी काय मागणार नाही तुम्ही ओखय आणि तुम्हीच ते माझ्या पदरात द्यायचं असं म्हटलं. आणि मग पारायणाला सुरुवात केली हा पारायणाला सुरुवात. केली आणि छान वाटल पहिल्या दिवशी सांगावर काटे आल ते एवढं छान वाट. तू तसं वाचताना ते फुलांचा वास. ती धूप अगरबत्ती एकदम छान असं गोमित्र, गंगाजल त तुपाचा दिवा एक नंबर. आणि सगळं छान झालं. काय आणि पारायणाच्या शेवटीचा प्रसंग सांगतो काय. उद्या पाहता पारायण माझ संप. सपणार मग पारायणाच्या शेवटी मला अकरा मुलं जेवायला घालायची होती नाही सॉरी नऊ मुलं आणि एक जोडप. हो आणि बाकीचे मग. मग आमच्या घरात तर अकरा माणसं आहेतच मग नऊ मुलं आणायची होती आणि एक झोडपं. आणि कोण असेल ते असं मला नाही वाटलं तर म्हणजे पंचवीस तीस माणस स्वय. करायच होता एका सुद्धा व्यक्त. तीची मदत न घेता मी जवळ, जवळ एक किलो. नाही नाही तस काय नाही आपल्या इच्छेप्रमाण आपल्या इच्छेप्रमाण असतं ते खर मी काय म्हटलं. जाऊ दे ना जाऊ दे म्हट मी म्हणजे. आपल्या घरी तेवढ्या त्या निमित्तानं नऊ नातांसारखी नऊ मुलं येतील. त्यांना जेवायला घालायचं त्यांच्या पाया पडायचं होतंय आणि आपल्याला करायला पण आता वेळ आहे. आपल्या जवळ मग तेच्यासाठी. करूया तिच्या नावानं मग एक किलो डाळ घातली बेसनच्या बेसन. घे लाडू आवडतात स्वामीं म्हून बेसनचे लाडू केले आहे शेवाळची खीर केती पुरणपोळी केलती. ती वरण केलेलं कटाची आमटी केलती. भजी, पापड, शेंगदाणा चटणी, घेवड्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि काहीतरी होत.
एवढं पंचवीस माणसांना त्या.
अकरा पदार्थ केलेले हा आणि मी आदल्या दिवशी थोडी थोडी तयारी म्हणजे निवडा निवडी हे त्यांनी करून ठेवलेलं. कोथिंबीर निवडायची असं हा. मसाले भात, पांढरा भात हा. हे दोन राहिले. अशे अकरा पदार्थ केलेले आणि केळीच्या पाण्यात असं मी छान! नैवेद्य काढले आहे, एक कुळ स्वामीला काढलेला एक स्वामींना काढलेला एक दत्त महाराजांना काढलेला आणि एक कुठला तरी होता? हा घरच्या देवाचा असे चार नैवेद्य काढलेले आहे, आणि पारायण सुरू करायच्या आधी म्हणजे तीन कुत्र्यांना आणि एका गाईला असं निवद द्यायचं असतोय म्हणजे ती चार श्वान ना ते श्वावांना असं काय तरी, काय तर कराचं असं ते. हा, मग ते केलं मी इतकं म्हणजे छान! वाट वाटलं की नाही, म्हणजे आयुष्यात येवून पहिल्यांदा मी असं काही तरी केलं असं छान! केळीच्या पानावर वाढलं सगळे जण येऊन घरात जेवलीत इतकं मस्त वाटलं की नाही, मस्तच! माझ्याकडून सगळं ते करून घेतलं आणि मला प त्याचा एवढा त्रास आहे एवढा त्रास आहे, आज तागायत पारायण केल्यापासून आज तागायत मला पित्त झालेलं नाही, ये इकडे ये.
बापरे! मला तू सांगतीयेस ना, तरी असं एकदम म्हणजे असं वेगळंच वाटतयं गं. विशेष वाटतंय खूप आणि बाकी असं आजी वगैरे सांगते ना, अशी आजी, काकू वगैरे कोणी सांगितलं असतं तर आता मी म्हटले, असते हो बाबा हे आहे ठीक ओके ओके! पण तू सांगतेस तुझ्या तोंडून ऐकताना मला पण असं खूप झालंय, आता की मला पण थोडं करायला पाहिजे किंवा काय? असं वाटतंय ऍक्च्युली मला मनापासून.
खरं कसं असतयं आपलं बाळ आता एकटं आहे, आणि अ जर असं म्हणजे कामाला जाणार आहे झोप होत नसली, त्यांना हे होत असलं आणि आपण उठून पहाटेचं डिस ब करायचं त्यांना रूम तेवढी छोटी आहे, आपली आणि ती लाईट लावलं की मुलांचं हे तर त्याला काही अर्थ नसतोय, आपलं घरातलं जे आपण माणसांना दुखवून केलं ना म्हणजे म्हणतात ना, घरातलं माणूस उठ उपाशी आणि बाहेरच्या कुत्र्याला आपण भाकरीचा तुकडा टाकतोय तर, त्याला अर्थ नस तोय. त्या पुण्याला काय अर्थ नाही. हा म दू मुलं मो ठी झाल्यानंतर, ती शाळेला जाय लागली, त्यांना कळायला लागलं, हा बाबा ती नाही डिस्टर्ब करत त्यांना कळतय, तर तुम्ही त्यावेळी करू शकताय आणि ते कस असतय पुस्तक हळू वा चायच नाही, मोठ्यान वाचायचं असतय कारण, त्यावेळी कसं असतय हे ब्रह्मांड शुद्ध असते ना पहाटे कारण कोण बोलत नाही, कोण टीव्ही नाही बघत. दोन तीन वाजता, हे शुद्ध असतय मग ते एक अशी सतरंजी अंथरायची असते. आपल्याला स्वतःला बसायला एक आणि एक समोर आप आपली सतरंजी ठेवायची असतिया म्हणजे त्यावेळी म्हने ते द त्त महाराज सुद्धा येऊन ते ऐकत असतात.
बापरे!
हा आणि मग मी सारखं अस वाचत असणार आणि वाचत वाचत त्या चटईकडे बघणार, खरोखर इथं येऊन दत्त महाराज ऐकत असतील काय माझं? माझं घर आवडलं असेल काय त्यांना? मग मी तर मच्छी बिच्छ ह्याच्या आधी शिजवायचो, अंडी वगैरे करायचो तरी पण त्यांनी माझ्या घरात येऊन ऐक असतील मी असं वाचालोय म्हणून, खरोखर बसले असतील काय? म्हणजे असं कस काय बसतील येऊन खरं, एवढी लोक पारायणला बसतात आणि माझं घर कशाला निवड तील अस मी सारखा विचार करत, करत करायचो, ज्यावी मी शेवटी केलं पणं ताई मला जाणवलं की, म्हणजे मी केलंय ते छान झालय, कारण का माहित हाय आ गर मला त्रास कसलाच झाला नाही, मला जागरण केली म्हणून मी आशक्तपणा आला किंवा मी पारायण केल्यानंतर, आठ पंधरा दिवसानी आजारी पडलोय. किंवा अस मला दवा काय काय नाही. त्यामुळे मला असं जाणवलं की, म्हणजे त्यांनी न कळत मला असं म्हणजे माझ्याकडन ते करवून घेत म्हणून ते झालं म्हणजे ते नकळत होते आपल्यासोबत
आणि असं बघ ना आपण जेव्हा रेस्ट असं प्रॉपर आपण जे म्हणतो ना की प्रॉपर रेस्ट घेतो छान डाएट घेतो आणि त्यावेळी आपल्याला ते प्रॉब्लेम असतात मग ॲसिडिटीज होणार काहीतरी त्रासच होणार वेगळे म्हणजे शारीरिक त्रास वगैरे होणार आणि हे बघ म्हणजे वेळ पण कशी बघणार तू दोन वाजता उठणार एवढं सगळं एका ठिकाणी बसून
तीन तासाची झोप व्हायची माझी रात्रीची फक्त हॅलो आवाजच येत नाहीये पूर्ण आवाज कट झालाय म्हणजे नाहीच येते आवाज
ह
माझा येत असला तर चालू असू दे पण कट नका करू
ह
हम् ज